हॅलो.
हॅलो. हा येतो ताई आवाज.
हो येतोय ना बोला ना हो.
पाणी वगैरे
हो चाललय ना आता चहा पाण्याचीच तयारी चा लिे
अच्छा अच्छा
हो हो हो झाला का तुम झाला
हो आमचा पण झाला थोडस काही सामान घ्यायला गेलो तर भ हॅलो
अच्छा अच्छा हो हो हो मग चहा सोबत काय मग चहाच घेता कि चहा बिस्किट वगैरे
नाही नाही नाही मी तर नाही खात बिस्किट वगैरे नाही खात ऑलरेडी फेटी थोडी मग थोडस पण कधी काही कंट्रोल होत नाही मग कधी वाटत खावा पण मग ते सिडिटी वगैरे होते म एवढं काही नाही घेत मी नुसतं नॉर्मली मग चहा घेतला तर घेते असं आहे बाकी तुमच्याकडे पाऊस पाऊस वगैरे आहे तुमच्याकडे
ति क म्हटलं पावसा नाही पण
ते सर म्हणजे डायरेक्ट उन्हाळण्यासारखं गरम पण होतय. हो.
हो शाळा भल्या म्हटलं मुलांच्या पण पावसाची शाळा भरली नाही अजून
पावसाची शाळा भरल्या नाही एवढ.
यायला पाहिजे ना हो ना आता बोर बोर झालय ना अवघड बी झालंय आणि समस्या पण
बोर झाला म्हणजे समस्या म्हणजे आता पाणी कपात व्हायला लागले आता आमच्या मध्ये तर पाणी कपात व्हायला लागली. आणि पाण्याशिवाय काय हाय आता सगळं पाण्य पाण्यावरच हाय ना आपण पाण्यावरचच तो पाणी नसेल तर काही करणारे तुमचा आवाजय अडकतोय ताई थोडं.
हो येतोय का आता येतोय.
ते मुलांची शाळा भरली म्हटलं.
हो भरली ना मुलांची शाळा पण भरली. आता आठ दिवस झाले शाळा भरून. भरून त्यांची. ती गडबडच चालली होती जरा. शाळेच साहित्य घ्यायचं, ऍडमिशन घ्यायच, हो बर होत म्हणजे आपल्याला एक टेनशन नव्हत, म्हणजे मुलं कशे घरी असतात, थोडं हा वैताग
वैताग म्हण जे अरे बापरे! तुम्हाला सांगते, एवढा वैताग आमचे तर दोन दोघ जण हाय. मुलगा मुलगी एवढी मस्ती करायची की मस्ती करायचं, बाहेर एवढं कडक ऊन आणि ती धूप दूपारी पण झोपायचे नाही, बळजबरी विचार झोपा झोपा. पा नाही तर, टीव्ही चालू. करून द्यायचे नाही मग मे म थोडासा मोबाईल दे बघायला, आमच्या घरात आता मोबाईलचा लाड नाहीचए, पण तरी पण मग थोडसं लावायचंय. आणि टीव्हीचा आवाज द्यायचे करून, दुसऱ्यांना ही झोपू द्यायचे नाही, इतकी मस्त्या करायचे आन सारखं रडगाग, सारखं रडगाग चालू राहायची. आणि अस शाळा भरली. गेले मग एक दोन दिवस शाळेत, तर मला घरी करमतच नव्हतं. सवय लागून गेली होती नई एक-दोन महिन्यात. असं ना. मुलं घरी जवळ सगळ्या गोष्टींचा असं. मग तेच चालू होत आमचं पण शाळेचं सगळं साहित्य. हो क हे घ्या, ते घ्या.
हो आमच्याकडे तीच गडबड चालली आहे. शाळेची.
हा आहे सगळं साहित्य, सगळं साहित्य आहे, पण मं शाळेतून कोणाच बघून येतात सामान, नाही मम्मी त्याच असं आहे, नाही मम्मी त्याच तसं आहे, मग आम्हाला पण असंच. पाहिजे तसचं घेऊन दे सारखं चालू राहत आज सुट्टी होती ना.
मुलं किती हुशार आहे बघा ना सर्व माहित असतं त्यांना आधी
सगळं माहिती असतं त्यांना कुठे काय कसं काय दुकाना माझी मुलगी त दुकानाचे नाव सुद्धा सांगते. नाही मम्मी तिथं असं असं दुकान आहे ना आपण तिथंच जाऊ ह म्हटलं तुला कोणी सांगितलं अगं माहिती ते मला माझ्या मैत्रिणी सांगितलं असं करते.
हो ना बघा ना हो ना बघा ना मुलांच कसं आता सध्या तर काय मशी शाळेचच मेन चाललंय सर्व बाकी
बाकी तेच काय उठायचं लवकर आता त्यांचे डब्बे बनवा त्यांची तयारी करा त्यांच आवरून द्या आता नवीन नवीन अभ्यास हे करताय अभ्यास नवीन नवीन हौश हौशीन करता. अभ्यास थोडे आठ दहा दिवस गेले का अरे बसा रे अभ्यास करा रे हे करा रे ते करा मग चालू आमचं तर
हो ना, हम्म हम्म बरं हे बाकी बाकी काम वगैरे कशी चालते तुमचे
काम चालतंय बऱ्यापैकी मग आता काय? घरातलं आवरायचं काही असतात बाहेरचे काम थोडफार हा शेती आहे आमच्याकडे पण आता आम्ही इकडे गावाला आहे ना शेती तिश ते काही बाकीचे हाय
हो हो हो अच्छा अच्छा मग काही जॉब वगैरे करत असाल मग
हा घरूनच काम करत हा मिस्टर हा जॉब करतात मग आम्ही पण करायची पण मग काही मुलं लहान होते. सांभाळायला कोणी नव्हत मग ते बाहेर एवढं जा आठ आठ दहा दहा तास मग घरी मुलांची हे होऊन जायची हाल होवून जायचे त्यांना सांभाळायला पाहिजे ना होणे हॅलो
असतात. होतात ना.
मग मुलां
रानतंल असं करणार
हा तुमचाय ना आवाज अडकतोय रेंज मध्ये या तुम्ही जरा. नेटवर्क आहे का व्यवस्थित आणि नस हा आता येतोय ना जिओचचे तुमचं जीओ.
हो हो हो थोडा प्रॉब्लेमच चाललाय पण मग येतो.
तेच तर.
अच्छा बा
बाकी काहीच विशेष नाही आता हेच शाळा भरली इतके दिवस काय लग्न कार्यक्रम ह्या गावाला जा, त्या गावाला जा, उन्हाळा भर परत घरात सामान वा. उन्हाळ्याच सामान बनवा हे करा ते करा.
उन्हाळात बघा ना म्हणजे त्यात बऱ्यापैकी निघून जातो नाही का आणि आत एवढ सुचत नाई काय करावं काय नई काय करावं काय नई असं
काहीच सुचत नाही त्यात नंतर पावसही येत नाही आता पावसाचीच वाट बघतोय खूप खूप बोर होतय आता असं करमत नाहीये. सगळीकडे ऊन ऊन आणि नुसतं असं गरम गरम होतंय खूपच जास्त. त्यात उन्हाळाच झालं लगेच त्यात अधिक मासचा महिना आला, मग काय अधिक मास किती लोकांनी केला ते अधिक मास काय काही लोक तर बोलताय म्हणे अधिक मास महिना आला तर काही पाऊस पडत नाही म्हणे काय माहिती आता काय
म्हणे नई म्हणजे अनू
अच्छा.
वर्षी पण अधिक मास उन्हाळ्यातच होता ना त असंच झाल होतं, असंच दुष का वगैरे पाऊस लेटच पडला होता आणि या वर्षी तर थेट तसच झालं हो हो म्हणजे बोलता ते थोडं खरंही वाटत त असं
खरंय वाटतं नई
हो असेल असेल हो नाही बरोबर ये ना हम्म हम्म काहीतरी कारणच असेल ना हो ना हो ना बाकी झालं का तुमच्याकडच झालं हो आहे ना शेत वगैरे आहे पण असं पावसामुळे कामे पण बऱ्या पैकी मुगली ये णी वगैरे करा येत नाही बाकीचे पु चे सर्व म्हणजे कामच बंद ये सध्या
कामच बंद ये तेच सांगते ना पावसामुळे मग सगळे शेतकरी लोकांची सगळे हालत झाले ना लोक वाट बघताय पावसाची कधी पावस येल कधी पेरणे हे ते कारण कसे बघा माग च्या वर्षीत पेरणी होऊन गेली अशेल मस्त मोठे मोठे निणी होऊन गेली ती खुरपणी
हो हो नाही ना हम्म हो ना बघा ना म्हणजे बघा आमच्याकडे टमाट टे च्या अ शिमला मिरची असे पिकं असतात ना इतक्या दिवसामध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे होऊन गेल पण आता पावसामुळे कस! झालंय बघा ना ते जम -
माझ्या माहेरी पण असतात ना मग माझ्या- पण करतात त्यांचे पण खूप मोठे मोठे राहतात शिमला मिरची तर तोडायलाची या वर्षी काहीच नाही राही! लावलीस -
काहीच नाही ना लावलीस पाऊसच नाही नव पाण्याचा साठाच अ पाण्याचा साठाच कमी होत चाललाय ना!
त्याच्यामुळे वातावरण- पण नाही त्या पद्धतीचं! त्याच्यामुळे काय या वर्षी काय एवढं! हे नाही ठीक दिसत मग तिकडे असं झाला. शहरांमध्ये सगळी महागाई होऊन जा!
हम्म हम्म हम्म तेच होतं ना ओ बघा! म्हणजे एका गोष्टीमुळे बऱ्याच समस! च निर्माण होत. नाही का म्हणजे बघा मागच्या वर्षी किती लवकर पाऊस सुरू झाला होता मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला होता आणि या वर्षी! बा मागच्या वर्षी कंटाळा आला होता अक्षरशा - पाऊसा झाल्यावर!
हम्म किती पाऊस किती पाऊस म्हणजे योग इतका पाऊस होता. तमाऊ बघून बगून असं वाटायचं हे पावसाने येऊ नये.
येऊ नाही कर ना म्हणजे मी आली ना बगा लक्ष्मी पूजन झालं हो तरी दुसऱ्या दिवशी पाऊस आला होता.
तरी पाऊस इतका पाऊस आला तर म्हणजे दिवाळी सुद्धा! कधी आली नव्हती इतका पाऊस होता तेच आणि ह्या वर्षी अजून वा वाट बघायची वेळ आली ह्या वर्षी यायला पाहिजे पावसाने!
एकच मिनट थांबनार नाही!
अजून काय म्हणता मग बाकी!
हो हो बरं बर ठीक आहे.
अजून काय म्हणत बाकी मग मजेत आहे. तुमच्याकडे हवा वगैरे सुटले असेल ना आता असं वातावरण तर झालेलंच आहे पावसासारख!
हो- हो हवा सुटली आहे पण कस अजून म्हणजे हवा बंद झाली पाहिजे उलट! तेव्हा पाऊस येतो.
तेव्हा पावसात थोडस दमट वातावरण झाल्याशिवाय नाही.
हो ना हो.
हॅलो आवाज नते ताई आहे तुमचा